काय करायलेस.
का नाय चिले बाहेर घराचं इथ निवांत.
संध्याकाळी कुट जाणार आहे.
नाही कि घरातच हाय. अरे टर्फला जायचय कुठल्या जायच.
उत्तम. म टायगर टरपला जाऊया ना टिकेट का तेला जयच हाय? मी आता दोघा तिगाना विचारलय? दोघांना विचारले ते तोया म्हणल्यात आता ग्रुप वर टाकायचा मेसेज आणि परत आणि कोण कोण येणार आहेत? ललित मला मागच्या आठवड्यापासून बुक कराव म्हणून?
हा.
पन्हाळ्यावर व हे साठ रुपये आहे बघ.
चालतय चालतय येतो की येऊया की.
हम्म म जमलस तर तर आपण चौघजण आहतहेब तू मी
हा
संंत्या आणि सयम्या जेवाला बाहेर येतानाच.
येताना जेवायला चागते जेवाला
त्यांना अजून सांगा नाई
हा
मी म्हणलो आली मी तला विचारले तू सांताय ति दोघांना
हा चाल ते जावे की जे आपण एक दिवस बाहेर कोण जेवलेल नाही.
हा
अ जेवायला आपल्याला आता आपल्याला जवळ कुठलं पडणार? पण बघायला पाहिजे रे
आता कुठ पहिला ट्रिप कुठला बुक करा टिकिट आहे का करा काडायगर करुया.
हम्म तिकडा का करूया चांगलाय
हम म त्याज्या जवळ आता मग वेज काय जेवयेच वेज नॉनव्हेज
चालतय की नॉनव्हेज
चालतेय नव नॉनव्हेज
हम् चालतय मला चालतय नॉनव्हेज तर नाव निचारयला पाहिजे ते पण काय दोन्ही मिळत असेल अशा ठिकाणी ठिकाणी मग म्हे जे कोण वेज खाणार असल तर दोन्ही मिळत तसं त ठिकाणी बघूया
ह दोन्ही कुठले रे तरी तुझ्या तुला कुठले माहित आहेत का?
अ बग आपल्या इकडं बघ खाली दौलत हॉटेल आहे माहित्या आहे का तुला?
कोणत रे?
अ हेज्या पाशी बघ सिद्धा अडणपाशी.
हां
तिथ दौलत आहे तिथं मासे चांगले मिळतात.
हां
मासा खात असत तर आपल्या मासा चिकन वगैरे सगळं असतं खर ते सगळ चांगलं मिळतय तीथ.
बरं
त तिथे काय ते एक
हा
अजून मग पूर्ण जर वेद जेवायच असलं.
हां
तर मग काय आपल्याला मिरज क टिक सारथी आहे.
हा
ते पण आपल्याला काय असं महाग नाही बजेट मध्ये बसतय आपल्याला निवांत आहे.
ह वेज ला चालतय सोड सारथी पण
हा वेजला आणि जर नॉनव्हेज अजून पाहिजेल असेल नॉनव्हेज व अस मिळणारा अजून एक पहिला असलं तर हम्म एक पदमा टॉकीजच्या इथ एक हाय. तेज नाव मला आठवण आता.
हा.
ते चांगल आहे तिथे जेवलेलो मी जेवण चांगलं आहे तिथं पण अजून आपल्याला.
ह.
हम्म.
जर साधं सिंपल जेवायचं असलं तर मामा मस्त. राहाय आपल्याकड तिथे एक चांगलं आहे. ते कस तिकिटा का बसत आपल्याला सरळ खाली मेन रोड ला लागल कि. ते पण जवळ पडते सावित वशी.
हम्.
तेक चालते हे. अजून मग्गा.
हा.
गतो अजून कुठला आवक चालते काय.
अजून माणटिक हा संभाजनगरला.
ह.
दीप रे का म्हण तिथेही चालतय बघ..
हा ते पण जळ हा जवळ पण पडणार आहे ते चांगलं आहे ते पण.
समान नागायला कुठून माहती आहे ना ते पेट्रोल पंप आहे बघ. तिथनं खलती जात ना मेन रोड ला. तिथंच आहे बघ उद्या साईडला तिथं पण चांगलाय आणि कि म्हणजे ते आमच्या माया ऐक अस आमच्या पप्पांना.
हम.
तिथं पण करते चांगलं मी अगोदर बसून तिथ. तर बटर चिकन जर तिथं भारी करतात बटर चिकन खायचं झालं तर. कायम मी तिथनच येते नाही.
विचारायला पाहिजे कधी जेवण कस जेण
नाहीतर मग जर त्यांना मग जर मुंडी जर खाय झालं.
हा.
बस करना रसाने तर म बट मटन भाकरीला चालते ब कवाऱ्यात.
बर.
लांबा आहे. जेवण चांगलं मिळते क्वांटिटी चांगले असते त्यांची मी घरात एकदा आणलेलं सिंग संगल त्या सिंगल एच्या आम्ही तिघजण जेवलो खत
म चांगलं म किथ ते.
म्हणजे जास् क्वांटिटी चांगली जास्त भेटत यात.
हा.
असं आहे सिंगल ताट आणलं मी मी खा म्हणून पण. ते घरातल्याना पण आवडलं मग त्याच्यासाठी मी तिघं जण जेवलो.
खरातील लांब पड ना कराच लवकर जाय पाहिजे बुक कर लवकर कराय पाहिजे.
हा.
आठ तेरव कराय पाहिजे.
होय.
आणि नऊ ला तिकडे जाय पाहिजेग नऊ साडे नऊ ला. म्हणजे आपण आकारापर्यंत देतेय घरात आकारा साडे दाहा पर्यंत.
हा,
नव, आणि दुसरं कुठलं आणि बघ गेलं तर म. हम्म, क्रिष तनया म्हणून एक हाय.
हा, कुठा आहे.
हेजेता आपल्या. हम्म, दिलभरचेताय म.
हा,
दिलबारच्या येते का आणि अ रंकायच्या येत ना खालती येतना.
बरं.
तिथे एक हाय दोन म्हणजे दोन ब्रांच आहे तच्या. कन्हैयाला तिथं अगोदर चायना टाउऊन होतं. आता कनया झाले तिथं पण ते पण आमच्या बा''--'' म्हणजे ओळखीचे तिथं पण भेळ भेट चांगला भेटायच व्हेज नॉन तर ते बंद झालं आता तिथं व्हेजच भेटते बघ.
ह हा,
ते रावून दे नवीन ह्यन बघितली काय कुठले.
नाही रे कुठली बघ सांगित चांगली बघ आला वेळ पण नाय आन.
हा कशी पाहिजे तुला तेगेव मला सांग.
येऊ का कशी म्हणजे.
क्शन थ्रिल्स रोमॅन्स किं सायकॉलॉजी.
''हां'' सायकलॉजीचा.
सायकलॉजी सांगू मग क्लासरूमेला एिट. मुनेक आहे. स्कूल वर आहे सगळ्या माइंडसेट वर घे. सगळं हाय डोकं लावून तीन म्हणजे एक क्लास असत. ए बी सी डी,
हो,
डी म त्यांच्यात. ते रेस असत्या.
बरं.
कि, टॉप ला एक क्लासला जायचं म्हणून.
होय,
आणि आपला मेन कॅरेक्टर असे ते डी क्लासमध्ये असते. ते सुरुवातीला शांत दाखवलाय.
हा,
नंतर ते माइंडसेट गेम देन सगळं खेळा लागत ते. त्यात चांगलं आहे ती पण ए डी वनना वरती जा आहे बघा एक क्लासलाच आहे बघा असतात. मग त्याच्यात त्यांचे काउन्सिल्स- स्टुडंट काउन्सिल प्रेसिडेंट असतात, एक एक जण बी क्लास मधली जरा- चांगल्या म्हणजे ते जेवा अ वा हुशारपोर असतात ती आडवाय बघत असतात. त्याला त्याचे- तो गेम आ बॅकग्राउंड कॅरक्टर असा दाखवत आहे स्वतःला. सुरुवातीला आणि दुसऱ्या एक फिमेल कॅरेक्टरला समोर करून-
हा
त्याला फेसकार्ड करतोय तो म्हणजे हा मागण त्याला कंट्रोल करते आणि तिला समोर य- दाखवतय अजून तिला पण माहित नसेल की हा सगळा कंट्रोल करत असतोय ते
हा
ते काय-
हा-
परत डेट नॉट एक आहे.
बरं-
ती पण चांगली आहे. त्यात अ शिनेगामी म्हणून एक- जपानचा असा एक-
हे आहे, देव टाईप देव, गॉड - टाईपच असा वाटत कोणतरी- त्याच्यावर आहे एक पुस्त - पुस्तकावर आहे पण ती पण एवढी हाय चांगली पण ती जरा अशी अशी- हॉरर टाईप आहे बाकी काय नाही एवढं मग दुसरी आणि - मग रेसिंगची पाहिजे असली रेसिंगची पण हाय -
कसले रेसिंग? कार रेसिंग.
हा कार रेसिंग त्याच्यात गाडी तेन ग्राफिकस भारी घेतले कार कारच - परत रेसिंग तेन अशी ओरिजनल म्हणजे आपण जस रेसिंग करतो की नाही तशा टाईप मधे आणि ती गाडी असत्या की नाही -
हा
त्यात भरपूर गाड्या आहेत लेंबोरगिनी, ऑडी, फेरारी
हां -
गाड्या पण सगळ्या दाखवत्यात. जे आपल्या आता ह्याच्यात रिअल लाईफ मध्ये तशा आणि मॉडेल तेन सगळं क्वालिटी दाखवलय. हॉर्स पॉवर ते सगळं दाखवलं त्या गाड्याचं तेच्यात होंडाची गाडी असत्या. आपल्या मेन कॅरेक्टरकड तो असतोय चालवणार आहे एवढा चालवतय अक्युरेट तेन त्या फरारी तसल्या गाड्यांना मागं सोडतोय त्यो त्या गाडीला जास्त पॉवर पण नसत्या.
बरं-
तो मेन कॅरेक्टर चालवतंय त्यों ती पण चांगली आहे. गोष्ट एमटी म्हणून काय तर आहे.
बर तुझ्याकडं लिंक वगैरे काय आहे काय त्याची?
हाय की मुवी बॉक्सला आहे माझ्याकड त्याच्याकडे त्याच्यावर सगळ्या आहेत बघ मुवी बॉक्स पाठवतो तुला मी नंतर वॉट्सअपला. तुला सगळं भेटत तुला मूवी म्हण वेब सिरीज म्हण, अनिमेशन म्हण भेटत तुला मॅच पण पाहिजे असल मॅच पण दिसते त्याच्यावर एकेकदा.
ह चालतय की,
आणि तुला कशा पाहिजे तरी ॲक्शनवर घेतलास फायटिंगवर फायटिंग वर घेतलास तर मग विंड ब्रेकर आहे.
विंग ब्रेकर, बरं
स्कूल वर हाय.
हा.
आणि म्हणजे दोन-तीन स्कूलमध्ये त्यांच्यात जरास अस वाद असत्यात म्हणजे गैरसमज झालेला असतोय एककामेकाचा मग ते नंतर नंतर नंतर नंतर सुटतय ते एकत्र होते ते असा आहे. चांगले आहे ती पण शेवटपर्यंत बघायला गेलो तर, सीझन आलाय आता नवीन सीझन पडलाय त्याचा.
चालतय की बघूया की पाठवून ठेव तु मला बघतो मी नंतर ते जे आहे व्हॉट्सअपला.
चालतय चालतय पाठवतो. जेऊनच बसलेलो मग म्हणला तर फोन करूया तुला, येणार आहेस काय विचारायला टर्फला.
कार्तिक
हम् पाठवतो मी ग्रुपला फोन करतो तुला एक जायच्या एक तास भर अगोदर.
चालतंय की कर.
आवरून बस.
हा चालतय.
हा. ठेऊ काय?
हा चालतय.